हा बोला की,
काय करालाय?
हाय बघा बसलेय तुम्ही काय करलायसा
काय नाही बसलोय आम्ही पण जेवला
नाही चहा नाश्ता झाले सकाळी जेवण नंतर न
हा हा आवरलीत कामं हा झालंय आमचं जेवण हा हा
लवकर जेवलासाखी
होय आवरलेलं म्हणताना भूक लागलेलं.
हा हा व्हय व्हय भूक लागल जेवलेल बरं नंतर उगच वाट बघत बसणार काय अर्थ नाही मग आणि पित्त व्हतय आणि उगच त्रास वेगळं चालू होतय
हम्म मोडलं की जेवण पाहिला पण नको
होय आणि भूक गेली की आताड्या मारतात मग नंतर न जीव वाटत नाही मग
होय.
मग काय म्हणता? ऍडमिशन त्यां झालं काय नाही मुलग्याच
होय झालंय आता सोमवारपासून चालू आहे शाळा त्याची
हा हा लेट चालूय काय?
लेट म्हणजे आम्हीच थोडं लेट पाठीमागण म्हणजे नंतर न घालवणार आहे त्याला. आम्ही जरा घालायला लेट केलं त्याला
हा हा मग कुठे इंग्लिश मिीडियम ला घातला का?
होय होय इंग्लिश मिीडियमलाच किशोर अकॅडमी म्हणून आहे इथं इचलकरंजीला
हा हा तिथ घातलाय होय हा हा मग. बसच त्या सुविधा आहेत काय? तुम्ही सोडायला जायला लागततय.
आणि आहेत बसच्या वगैरे सुविधा चार्जेस आहेत त्यांच्या बसच्या
हा हा हे ऍडमिशन फी सोडून परत बसचं चार्जेस वेगळं.
होय होय नाही नाही शाळेचं वेगळं आहे तर अ शाळेचं सोळा हजार वर्षाचं आहे नर्सरीचं आणि बस होय एज्युकेशन पण आहे ना त्या पद्धतीनं
हा हो आणि मेन पाया महत्त्वाचा आहे बेस व्यवस्थित असला की चालते आपलं पुढं काय आपर्यंत चालते माध्यमिकला वगैरे का
हा आता जर व्यवस्थित चांगलं शिकला व्यवस्थित त्याचं बेस्ट झालं तर मग नंतर तर काही दुसरीकडे कठे पण घातलंय तर चालतंय त्याला
हा चालतय ग.
म्हणून मग आत्ताच काय असेल ते चांगलं शिकवायच.
होय होय शिक्षणच महत्त्वाचं आहे आताचे ज शिक्षण आहे तर सगळं हा.
होय.
हो
शिक्षण असलं तर आपल्याला सगळं व्यवस्थित करता येते नाही शिक्षण असलं की शिक्षण नसलं तर मग कठतर दुसरीकडेच म्हणजे पुढं आपल्याला काय बनताच येणार की होय
साधे मोठे बारके काय जॉब असतील ते करायचं नाहीतरी मग काय असेल ते तेवढ्या तेवढ्यातच आयुष्य गुंडाळायच सगळं
होय होय ते आताच घातलाय बरं केलाय त्याच
हम्म शिकवायचं काम आपण करायचं नंतर काय तो करेल ते
होय होय नंतर त्यांना मोठं झालं की कळतय त्यांचं त्यांनी काय शिकायचं आणि काय नाही ते कळते त्यांना
आ आम्ही योगं चांगलं जॉब मिळेल असं तसं म्हणून आता शिकवाय लागले खरं नंतर बिझनेस पाठी मारला सगळ सगळ व्यर्थ आणि
होय अ त्या बिझनेस पण चांगलत ते कसं पहिला इन्व्हेस्ट करायला लागतंय खर नंतर निघतय कि ते पण
निघते सोडा पण एज्युकेशन आप आपण ज्या फीलल्डमध्येध्ये घेतले त्या फिल्डमध्येध्ये नसते ना ते सगळं वेगळं असतं
हो ते बिझनेस म्हटलं की आता वेगंच की काय तर असणार
हम्म त्यामुळे
हम्म.
आणि एक साईड बिझनेस असलेलं चांगलंच कुठं पण
हा हा
आणि काय करताय मग घरात त्यास काही असं काही नाही
नाही घरीच असते काय नाही मुलगा लहान आहे त्याच्यामुळे काय होत नाही त्याच्यात
हा हा हा ते मायक्रोमच्या त्यांनी विनायचंच ते सगळं झाले काही नाही. कोर्स तुमचा
हा ते येते कि मला करायला ते येते कोर्स झाले कोर्स वगैरे काय केलो न असं बघून बघूनच शिकलोय मी
हा हा ते कसं म्हणजे पहिला प कोर्स नाही म्हणजे आमची दिदी ती ऑनलाईन असं मोबाईलवरती बघून ते शिकल्या मग ते शॉर्ट व्हिडिओज वगैरे असतात त्यातं ते गाटे वगैरे घालायचं कसं ते विनायच शिकलेली मग तिच्यायाकंड आम्ही शिकल
होय हा हा मी पण ते असं आकाश कदिलं आपलं दिवाळीत लावायला ते घाल केलेलो परत असं जुला ते छान वाटते झुला केलेलो आणि आपण असं दाराला तोरण विणलेलं ते ते केलेलं आणि असं आपलं शो वॉल प ह्याला वॉलपीस ते ते एक केलेल बघा
छान खर त्याला जरा हात ते दुख ते आखडून राहिल्यासारखं होते जरा त्रास होते
ते हे ते धागा वोढताना आणि ते माह कंच गरम गरम भाजल्यासारखं होतय
त्याच्यापेक्षा म असं काय म्हणजे ते शिकलोय मी पण असं काही कोणत्या वस्तू तयार केलो नाही तिला थोडं थोडं मदत करत होत आणि बाकीचं मग काय ते लोकरचं वगैरे होतं ते रुमाल दोन तीन विंणलेलं
हा ते लय अवघड विणकाम
हा ते म्हणजे जरा समजेपर्यंत अवघड वाटतंय नंतर नंतर ना मग अस एकदा हात बसले ना की मग होते व्यवस्थित येत
हा हा तेच सुई काय वेगळी असते काय ते
होय होय सुई वेगळी असते तिची पुढं आकडा असल्यावर असते जरा आणि पाठीेमाग पूर्ण अस सळी असल्या गत असते.
हा हा मग आता पण विनताय स का
अ नाही ते कधीतरी असं मध्ये मध्ये घेऊन बसत होतो पण आता जरा विसरल्यासारखं झाले त्यामुळे आता काही नाही घेत ते.
हा हा
ते आपलं ह्याच अ बेबी शॉवरच ते असतात त्यामध्ये ते ज्वेलरी आलेलीत बघा ते पण छान असतात.
हा फोमच ज्वेलरी. फोमच्या ज्वेलरी म्हणताला हम्
जसं वस्तू वगैरे आणून आपण घरात तयार केलं तर त्याच्यामध्ये पण प्रॉफिट जास्त आहे.
होय होय ते कण मी पण ते शिकायला गेलेल म्हणजे काय अस ी वरे्हत त्या आमच्या ग्रामं मध म्हणजे मोफत आलेले ते असे घेतलेले ते
हा हा ते कोर्स येते.
हा कोर्स येतात की त्यांच्याकडनं पंचायतकडनं आलेलं तिथं गेलेलं तेव्हा शिकलोय मी. ण ते गळ्यात घालायच परते बिंदली ब बड्या त्याच्या फमच्या त्या फुलं महागाय ते पण वस्त तो म्हणता ना तर वस्तू महाग असल्यामुळे ते ज्वेलरी सगळे महाग आहेत.
ते हा म्हणजे साहित्य घ्यायला काहीतरी एक हजार दीड हजार पर्यंत खर्च येते.
होय होय त्या फोमच्या ते फुलं असतात त्याच्यातली तीच काय तरी पाच रुपयाला काय सहा रुपयाला एक आहेत. मग कितीतरी फुलं लागतात त्याला होय होय.
ते कसं अस गावभगात जास्त खपत नाही ते सिटीमध्ये जास्त खपतात.
होय आणि ते हळदीला वगैरे घेतात की लग्नात हळदीला परडू हळदी जेवनला
हां
काय तर नवीन नवीन काय कार्यक्रम मिलते मग काय तर एक नवीनच आधी कसं ते डोळ्याचे म्हटलं झेंडूच्या फुलांच वगरे घालत होतीथ. हा ते पण डोक्याला ते ते धनुष्य बांध होता आता काय धनुष्य
आता तसं काही नाही आहे सगळं आता सिम्पल सिम्पल मध्ये आले.
नले ब व्हाईट कलर. ते म्हणजे कळीच केलेलं असते बघा फुलांचं
हो हो ते पण छान वाटते.
छान वाटतेय आणि त्यासं ते लोगो एक आले की ते जाई बाबा असं लिहिलेले. ते मोरपंक मोरपीस मध्ये केलेलं
होय.
हम्म.
ते म्हणजे ते कळीकळीच असते त्याला काही जास्त असं विणकाम जास्त नसते ना त्याला. वर त
त्याला वेळ लागते त्याच्यामुळे ते पण खूप महाग आहे आधी हे झेंडूच बर करते नको. आणि त्याच्यानंतर ते फोर्मच पण ज्वेलरी त्याला आ वापरताच स्किम डोहाळे जेवायला म्हणला. नाधी आता कोण ते करत नाही त्याला क साधी ऑर्डर देऊन या लागते परत आणायला जाय लागते. तर हे कसं एकदाच गेलेलं गेले की एकदा घेऊन येतय ते टायमिंग वाजतय ना,
होय होय.
आणि ते कसं झेंडूचं आणलं की ते त्याच जेवढं आयुष्य. ते राहणार ते खराब होऊन जाणार हे वस्तू कस आपल्याला, हा मग हे कसं आपल्याला कधी पण वापरता येते व्यवस्थित ठेवले की एनी टाइम वापरता येत. ते एक त्याचा फायदा आहे खरं चांगला फायदा नाहीर कुणाला तर वापरायला तर द्यायला ते नाही तर आपण भाड्या
आपल्याला नंतर कधी पण वापरतय ते होय.
हो हो भाड्यां पण देतय ते
देत येत होय आता तसेच बिझनेस जास्त चालू आहेत.
हो हो आहे.
माझी एक फ्रेंड आहे ती करता ते तिला म्हणजे माझी एक फ्रेंड आहे ती ती असं तयार करून विकत्या. मग ती सांगत होती. हा पाहिजे तस डिझाईन मध्ये करून देत ती ती म्हणत होती असं म्हणजे खर्च थोडं घ्या म्हणजे सामान वगैरे घ्यायला थोड खर्च होते पण एक ऑर्डर जर गेली ना तरी दोन ते तीन हजार रुपये आपल्याना प्रॉफिट होते म्हणत होते.
बरं की मग ब जॉबला जाण्यापेक्षा बर की मग ते घरातल्या घरात नाही आपलं. काम करत होते.
हो परवा लग्ना च्या सीझनमध्येध्ये ती एका दिवसात दहा दहा हजार रुपये इन्कम केल्या.
भरपूर केले कि मग बघाता ते जॉबला गेले की महिना तीस दिवस भरायला पाहिजेते मग दहा हजार रुपये
हा आणि त्यांच्या ताब्यात वेळ आपला सगळा
होय आणि आठ तास जायलाच पाहिजे टायमिंग टू टायमिंग आणि मग आणि काय येते नवीन
आणि काय आता आणि काय काय नवीन काय म्हंटलं.
मेहंदी वगैरे आता ते पण जास्त की आता क कार्यक्रम असेल त्या पद्धतीने मेहंदी काून घ
काढून घेतात होय वेगवेगळे ते आता आणि प्रत्येक वळेला वेगवेगळ्या ट्रेडेतात त्यामुळे नवीन नवीन डिझाईन
य शिकून घ आता कस डोहा्या जेवण असले. कि बेबी शोअरला मग ते लहान असं बेबी शोर लिहायचं परत ते लहान बाळाच चित्र काढाय.
हा ते पण सगळं.
हो आणि लग्नात असले की ते लग्नास त्याच डोली वगैरे नाही. तर नवरा नवरी ते मेहंदीत काढायचं असं.
चाले आता म्हणजे सेम अस फोटो वगैरे फोटोग्राफी करून हातावरती तसच चित्र काढून घ्यायचं तस. हा हा हा.
ह हो य ते पण आले की आणि रांगोळीमध्ये पण आता तस झालंय की कालच मी एक व्हिडिओ बघितला. तर रांगोळीमध्येध्ये आहेा तस ते दोघांच कपलचे फोटो काढलेले ती बघून आश्चर्य झाली. सेम टू सेम एवढं छान काढलेलं होत ते छान काढ.
वेळ जातो असेल तेवढं सगं एवढं छान करा.
त्यांना पण वेळ जाणार क रांगोळी पण त्या त्या कलरची तयार करायला पाहिजे ते
होय.
ह चालते म आणि काय?
काणी बघा नाही मानते. चाल ते करत मग आ परत फोन तुम्हाला हा.